हॅलो.. ॅ हा बोला काय हे बघता की नाही पिक्चर वगैरे काय आहे.
असतात बघा मालिका चालू असतात मुलीला जास्त आवडतात त्याच्यामुळे मालिका जास्त चालू असतात.
अच्छा आणि पिक्चर वगैरे काय बघता मराठी हिंदी.
मराठी मिस्टर असले की हिंदी म्हणजे माझ काम चालू असत त्याच्यामुळे हि दोघांच जास्त चालू असत. ते जे लावतील ते कार माझं शिलाई काम पण आहे ना.
हा हा मग तरी पण कसली पिक्चर बघ बघता तुम्ही म्हणजे कोणते आवडतात.
पिक्चर लावत हिंदी आमच्या चॅनलला जास्त मराठी नसताय तेच. मग हिंदी मराठी दोन्ही पण लावतात. मिस्टर जास्त बातम्या न्यूज बघतात.
अच्छा बातम्या बघत असत.
बातम्या बघतात ते जास्त.
अच्छा. आणि मग मग तरी बघायला गेले तर मग तुम्हाला कुठलेही हिरो हिरोईन वगैरे आवडतात असं काय.
मला म्हणजे अगोदर सलमान खान आवडायचा
अच्छा सलमान खान सगळ्यांनाच आवडतो.
हा ह. हिंदी सलमान खान म्हणजे असं अ शाळेत असताना मी वही घ्याय ते म्हटंतर त्याचं पोस्टर बघून घ्यायचं.
अच्छा ह हं.
आता जास्त म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यायला येत नाही ना टीव्हीकडे त्याच्यामुळं कामातच वेळ जातोय.
हा तरी त्याचे प त्याचे बघितले असतील भरपूर पिक्च र तुम्ही अच्छा. आत्ताचा बघितला का कुठल्या अँक्टरचा नवीन पिक्चर आलेला.
नाही आता तेच सांगतो ना आता कामातच वेळ जातो त्यांच्यामुळे टीव्हीकडे जास्त लक्ष जातच नाही आता आता नाही.
अ अच्छा ते अदोघर अदोघरच असतय नंतर वेळच नाही भेटत.
नाही वे भेटत कारण आता मी कस घरी पण माझं चालू असतंय आणि गारमेंटचं पण चालू असतंय ना. मग ते वेळ माझा त्याचा. घरातली कामं ते सगळं लोड होतं एकटीला आणि.
अच्छा. मग तरी पण कोणते पिक्चर बघता मग घरात जर समजा वेळ असेल तुम्हाला आणि तुम्ही. असं न रिकामे बसलात तर मग को तरी कुठला पिक्चर बघावस.
मी जर घरात हे दोघं पण नसले ना तर मग. टीव्ही म्हणजे लक्ष नसतय खाली काम मशीन वर चालू असतयं पण आपल्या आवाजासाठी टीव्ही चालू ठेवायचं एखादा पिक्चर. पिक्चर चांगला लागला हिंदी. लावायचा मराठी असेल मराठी लावायचा फक्त आपला आवाज म्हणून चालू ठेवते. मग हा.
म आता नवीन जे हिरो आलेत. ही आणि जे असतात अभिनेता म्हणायचं मराठीमध्ये तर ते कुठले आवडतात मग. तरी कुणाचं बघायला आवडतं तुझं का आता श्रीदेवीची मुलगी पण आहे ना पिक्चरमध्ये.
आहे नाहीच पण मी आता जास्त नाहीच बघ त्याच्यामुळं आवडीचा कुठलाच राहिलेला नाही आता. बघत नसतं. नसल्यामुळे आपलं हे दोघं जे लावतील तेच आपलं टाईमपास म्हणून तेवढ्यापुरतं बघायचं आता पूर्ण नाही बघत.
अच्छा अच्छा आम्ही बघतो आम्ही जातो बघायला असा नवीन कुठला पिक्चर. पिक्चर आला ना अ कि बा बा असं बाहेर सगळे स सांगतात ना खूप. खूप चांगला पिक्चर आहे बघा. चांगला आहे वगैरे तर मग आम्ही बघायला जातो आता कश्मीर फाईल आलेला पिक्चर. एक एक दोन वर्षापूर्वी तो आम्ही बघायला गेलेलो परत द्रृश्यम आलेला त्यावेळेस. दृश्यम पण बघायला गेलेलो आणखी. न परत मराठी मूवी आली म्हणजे पिक्चर आली ते वेड. वेड पण बघायला गेलो.
आम्ही छावा गेलेलो बघायला. आता देऊळ बंद आलेला तो जायचं होत बघायला पण आमचं. तिकडे जरा ते म्हणजे थिएटर नाहीयेत ना एवढे खास.
अच्छा अच्छा.
नाही गेलो.
अच्छा. मग असं काहीतरी चांगला नवीन असा पिक्चर आला आणि त्याची खूप अशी चर्चा होत असली ना. की आम्ही जातो बघायला म्हणजे असं खूप गर्दी पण असेल बाबा एक. एखाद्या पिक्चरला आणि चला बघूया असं म्हणले ना मग जातो. अ मग ते जस का ते द्रश्यमचे जे पिक्चर असतात ना. अ ते चांगले वाटतात बघण्यासाठी म्हणजे त्याचे. अ जि कथा वगैरे आहे अ त्याच्यामुळे. ते अ म्हणजे त्याच्यामध्ये खूप अस काय म्हणायचं. की उत्कंत उत्कंठता असते ना पुढं काय होणार पुडं काय होणार उडं काय होणार हा हा मग ते अजय देवगणचा असल्यामुळे तो पिक्चर मी बघितलं नाही असं जास्त असं आवडत नाही पण त्याचे पिक्चर चांगले असतात म्हणून मी ते बघते आणि दक्षिणेकडचे जे असतात बघा अभिनेते त्यांचे पण चांगले असतात ना
हो त्यांचे छान असतात
हा मग ते पण लावून बघते मी बघायचं झालं तर मला असं एवढे पिक्चर बघण्याची अशी आवड नाही पण आता कसं आपल्या रोजच्या कामातून जर बाबा वेळ मिळालात तर बघडण्याचं काय तर मग मी जे असे हास्य प्र्रदान हे असतात ना पिक्चर ज्यादा असं त्यांच्यामध्ये हसण्याचे सीन वगैरे असतील अशे पिक्चर बघतोय मी जास्त करून आणि बाहेर जाऊन बघायचे म्हणले तर अशी चांगले वाले कुठले पिक्चर आहेत म्हणजे बघायसाठी चांगले आहेत मग ते बघायला जातो आम्ही. जसं की काश्मीर फाईल बघायला गेलेलो तर काश्मीर फाईल बघितल्यावर मला असं एकदम धक्काच बसलंय की बाबा असं पण घडलंय आपल्या देशामध्ये असं वाटलं
हो
अ म्हणजे दुनियामध्येध्ये घडतय ते एवढं म्हणजे पिक्चर ते संपला तरी आम्ही सीटवरच बसून होतो आम्ही उठलोच नव्हतो म्हणजे एवढा धक्का बसलेला जे होतं शेवट बघितला त्यावेळेस आणि बाहेर पडलो तरी डोक्यात तेच विचार मला कसं वाटतं बाबा आपण जर गेलो ना पिक्चर बघायला तर बाहेर पडलो ना की हसत हसत बाहेर पडावं त्या पिक्चरच्या डोक्यात ते घुमत राहणार आणि आपण घरी येणार तर ते डोक्यात तीच बाबा का हा त्याच्यामुळे मला वाटतं की आपण बघयला गेलो ना तर चांगले हसणारे हल के फुलके विनोदाचे विनोदी चित्रपट हा ते बघायला जावं म्हणजे कसं आपल्या घरात तर आपण रोज काम करतो ते ज आपल्याला डोक्यात ते असतेच विचार निदान ते पिक्चर बघून तरी ते सगळे निघून जावेत
हो कामाचे विचार काय संपत नाहीत.
हा म्हणून माझं तर तस असतय बघायचं झालं तर मग सिरियल वगैरे मी काही असं जास्त बघत नाहीत मालिका मला जास्त आवडत नाहीत बघायला आता
हा आणि वेळ नसतोय ना महत्त्वाचा
हो वेळ पण नसतय कारण ते बघणार कधी असं होऊन जातय. त्याचमुळ ते बघत बसत नाही मी
तेच ना वेळ पाहिजे
हा
भूताचे वगैरे आवडतात का बघायला
आवडतात
बघता तुम्ही कधी
लावते मुलगीला आवडतात ना मग ती लावती ना मण ते बघायचं ते लक्ष्मी
हा हा हा अक्षय कुमारचा तो लक्ष्मी नाही बघितला आम्ही पण दक्षिणी मधला जो पिक्चर आहे ना अ ज्याचा त्यांनी हे केलेलं आहे से तसाच बनवला आहे ना तो लक्ष्मी पिक्चर तर तो मी बघितलेला होता. त्याचा पहिला भाग बघित दुसरा भाग पण बघितलेला त्याच्यामुळे लक्ष्मी बघावा असं काही नाही वाटलं असं खास काय
हा तू पहिला बघितलं म
हा पहिला बघितलेला मी.
हम्म.
मी बघते तशे थोडस बाबत चला आत.
ते नागार्जुनचे पण छान असतात.
हा नागार्जुनचे पण पिक्चर छान असतात.
हम्म छान असतात.
दक्षिणेचे अभिनेता म्हणा किंवा अभिनेत्री छानच वाटतात बघायला.
छान हो आता ते विजयमाला घे म्हणजे ते छान! हम्म.
हा विजय देवरकोंडा ना.
हो.
हा तेजच लग्न झालं, तो, हा तेच हा त्याचे पण पिक्चर खूप मस्त असतात.
हां.
मी पण मराठी कमीच बघते कारण मराठीला कसं जादा असं कथा वगैरे काय नसतात त्याच्यामध्ये. असतात तश्या थोड्याफार काय काय बघण्यासारख्या. अ तर मला एकदाशी युट्यूबला एक अ एक मुवी भेटलेली आम्ही दोघी म्हणून.
हा.
आम्ही दोघी बघितली का तुम्ही, एक पिक्चर, आम्ही दोघी नावाची एक कादंबरी आहे काय त्या कादंबरीवर हवा ही मराठ काय म्हणायचं ही मराठी पिक्चर काढलेली आहे आम्ही दोघी म्हणून.
हा हा हा हा.
तर त्याच्यामध्ये आईचं आणि मुलीचं नातं कसं असतय ते दाखवलय. इतकं सुंदर असा पिक पिक्चर आहे ना तो, असंच मी युट्यूब वर बघता बघता मला भेटलेला होता आणि मी तो बघित ला, तर त्याच्यामध्ये ते मुक्ता काय तीज नाव आहे त्या मराठी नटी तीच ते ती आहे त्याच्यामध्ये. बापट हा प्रिया बापट प्रिया बापट आहे ती त्याच्यामध्ये, आणि मुक्ता बर्वे. प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे ह्या दोघी आहेत त्याच्यामध्ये. आणि खूप सुंदर असं ते चित्रण केलं म्हणजे अ ते पिक्चर होते ना इतके सुंदर वाटले मला, बघितल्यावर.
हम्म.
तुम्ही पण कधी ब वाटले तर बघा.
बघेन बघेन मी.
हा म्हणजे ते जे हा तिचे वडील असतात ना ते खूप मोठे वकील असतात. आणि तिची आई वारलेली असते. मग तिचे वडील काय करतात दुसरे लग्न करून आणतात, म आता तिझी मैत्रीन तिला सांगते अगं तुझी दुसरी आई म्हणजे तुझी सावत्र आई. मग ती काय तुला बघणारच नाही, ती तुला छळतच बसणार असं मैत्रिणी सांगतात ना तिला. तिच्या डोक्यात तेच राहतय, मग हा ती आपल्या आईशी चांगलं बोलत नसते. सारखं रागा रागानं बोलणार रागा रागानं हे करणार पण जशी जशी मोठी व्हायला लागते तसं तसं तिला कळाय लागते की माझी आई चांगली आहे आणि अ माझ्या आई कधी माझ्याशी भांडत नाही किंवा मला असं काही म्हणत नाही. किंवा असंही करत नाही, मग ते दाखवलय की त्याच्यामध्ये. अ कसा बदल होत जातो तिज्यात, आणि दोघीच नाता कसं घट्ट होत जातं वडीलल तिजे मरतात मग आई मुलीकडे राहियला येते ती नोकरीला लागलेली असते ना मोठीहून.
हम्म हम्म.
आणि ती इथे तिथे राहियला मग दोघींमध्येध्ये कसं हे होते म्हणजे सख्या आईपेक्षा पण अ चांगलं नात त्यांच्यामध्ये बनतेय
हा
आणि ती आजारी पडते आणि ती पण मग मरते ती मेल्यानंतर मग तिला जाणवतं अरे हे माझी खरो खर खरच माझ्या खऱ्या आईपेक्षा पण चांगली आई होती ही असं तिला नंतर जाणवत म्हणजे असं शेवट हा शेवट दाखवले त्याच्यामुळे ती ती पिक्चर बघितल्यावर नाही आपल्याला विचार करायला भाग पाडतोय तो पिक्चर असा एकच मराठी पिक्चर मला आवडतं ह म्हणजे अस खूप छान होत आणि असं भेटलेलं हा मस्त वाटला म्हण असं पाहिजे कथा अशा पाहिजेत ते तुम्हाला काहीतरी विचार करायला लावत
विचार करायला हा
मस्त असणाऱ्या
ते मराठी पिक्चर म्हंटलं की ते अलका कोुबलचे जास्त रडत रडलेलेच असतात
हा नि लक्ष्याचे वगैरे पिक्चर चांगले वाटायचे महेश कोठारे
लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या आहेत म्हणजे हसण्यासारखे विनोदी आहेत